हॅलो.
हा बोला कि.
ते मी तेच म्हणल कुठ गेला का काय म्हटलं?
तिथे ट्रॅक्टर चालू आहे वो ते हे छोट्या ट्रॅक्टर न ते सरी. धूळ सगळी आत यायला लागलीय म्हणून भांडी घासायच. थांबले.
हा, हा, मी हा.
ते सरी सोडायल्यात ना.
हा तेचा धुरळा उडतोय वो.
हा धुरळा उडतोय.
हा हा मी पण भांडी घासत-घासत बोलालोय तुमच्या संग.
हां हा.
हा हा.
हं हं मग?
आणि काय मग? सोलासा बनू ना अजून करायचा बग. हं भाकर. करायचा. हम्, चपात्या बागायच्या किती हायत. पगार जास्त असलाय कीं मंग?
हं.
चपात्या जास्त असल्या तर मग भाकऱ्या थोड्याच करायला लागत्यात?
हा.
थोड्या भाकरी करायच्या. हं कायतरी आता भाजी करायची झुणका तेन करायचा मग गरम - गरम.
चालतय कीं.
ह.
बरं ते. झूनका भाकर कस कांदावलं? आनी लसून.
फक्त लस. दोन हिरवी मिरची आनी जी. त्याची पेस्ट करून घेतेय मिक्सरला. बारीक करून. हा वड्या. वड्या मला आवड.
मलाही वड्या आवडता झूनका आवडत नाही.
करते. मला येत नाही ओ वडा. करायला आदी रेसिपी सांगा कीं?
चटणी घालून, मिरची घालून
हा.
ते अ.. हायसा पन लसून घालायचं कांदा अ म्हनजे आ-आलं, आलं लसून पेस्ट घालायची. जिरा जरा, मोहरी, कडीपत्ता घालून फोडणी द्यायची. पाणी, गरम पाणी करून घ्यायच, आनी ते तेलातच जिरं म्हवरी लस सून घालून ते आलं लसून पेस्ट घालून किनई ते पानी ओतायचं हळद घालून जरा जास्तीतं आनी कोथमीर आणि मग त्यात पीठ एकदम घट्ट होईस्तवर पानी लय घालायचं न्हाई. जराच पानी घालायचं आनी ते घट्ट होईस्तवर एकदम हे करायचं
हा हा
तव्याल तेल लावून ते त्याच्यावर घालून मग कोण तीळ घलतंय कोण खोबरं मला नाही आवडत खोबरं घालेल्यालं सोडा तीळ बीळ मी काय घालत त्या हाय असं थापटलं कने वाळल्यानंतर मग ते वड्या तयार होतात. त्यात मला बी लय आवडत छान आणि फोडीव झुणका एक....
हा फोडी. झुणका ते दुधात करत्यात नास होय म्हणून आमच्या इथं. आपण पा हा पण पाणी वाप वापरते न तस दूध करायचं. नाही तर थोडं पाणी आणि थोडं दुध.... घालायचं हां
हा हा तुम्ही आ डाळीचा अ पिठाचं करतासा... डाळीचं कर....
हा नाही डाळीच्या पिठाच डाळीच पण करतोय की डाळ भिजत ठेवायची. आणि ते मिक्सर ला बारीक.... करायची.
हा डाळ भिजत घालून करतोय मी पिठाच नाही करत.
हां हां आता आम्ही पण जाणार आहे. खंडोबाला पालिच्या ते तसंच कराय पाहिजे डाळ भिजत घालाय पाहिजे उद्या....
हा कधी जाणार आहे ते उद्या हा ह पालीचा खंडोबा लांब आहे काय ओ. जवळ आहे तुम्हाला लांब हा ऐकून माहित आहे साताऱ्याकड आहे ते.
हा
चांगला आहे म्हणा त पण बघायला ठिकाण
होय होय छान आहे
तिथं काय नुसतं खंडोबााचं
खंडोबाचाय असं जुने जुन्या दगडा मूर्ती ह भरपूर जणांचं ते देवस्थ हा
हो देवस्थान बऱ्याच जणांच आहे तेे
आणि तो असा असं हे मंदिर आहे कि तिथं नैवेद्य घेत नाहीत फक्त काय ते दक्षिणा नारळ ओटी एवढच घ नाही मग ते मसोबाला तेवढ नाही वध्ये घेते ति त
हा हा मला कायस नाॉन वेज अस
नाही नाही नाही नाही नाही कुसलं काही नाही शाकारारी फक्त आपण नारळ वाढवून येईल थच बाकी काय नाही तिथं
काही नाही ह ह आमच्या इथ नाही खंडोबा आम्हाला
हा मंग मंगसुळीला एक खंडोबा हाय जेज जुरीला एक खंडबा आहे आणि पालीला एक खडोबा आहे असे तीन खडोबा आहेत.
हा हा तीन खडोबा हाईत होय, हा मग आम्ही आमच्या कुळस्वामी माहेरून जोतिबा,
हा
आणि सासर हुन येळवण जोग हाय
हा हा आमचं इकडून, पालीचा खंडोबा आणि माहेरातून ते सिद्धोबा म्हणून येतोय, तिकडचं वायफळ म्हणून गाव आहे,
हयसिद्धी नाथ कुटला सितोबा
असत
लैसिद्धू बायतो आमच्या ताईंचा पण कुळस्वामी आणि तो बी सिद्धोबा आहे सिद्धनाथ वेगळा आणि सिद्धोबा वेगळा,
भ वेगळ
हम्म त्यांनी कोणताच सिद्धू बाई कुणास ठाऊक त्यांनी मला चला म ते मी गेलेले नाहीये
हा हा तेच असणार आहे वायफळ तिथं जवळ आठपाडीजवळ
कुठला सिद्धिबा होय त्याला बी टाइम लागतोय जायला, गाडी करुन जात्यात तेनी हम्म आमच्या आईंच्या माहेरातून एक सिद्धुबा तो म्हणजे तोच सिद्धूबा तेंच्या कुळस्वामी हाय
हा हा
आणि ताईंच्या बी नंदुबाईंच्या बी तोसा
तोच आहे हा हा नाही मग ते तुमच्या इकड वेगळं असणार आहे.
काय माहीत कुठला हाय तो
नाही बरोबरं पुरायची बास पे पोळ्यांचा हा त्या देवाला पोळ्यांचाच नैवेद्य असतय. यात्रा कुठल्या महिन्यात असते त्याची
ते काय एवढं माहित
हनुमान जयंतीला मइथे येते यात्राच्या
रात्रीचे असत्या काय?
रात्रीची काय माहितनाही हनुमान जयंतीला असते एवढंच माहित आहे.
हे रात्रीच येत्यात बघा
रात्रीच हे तर
हम्म रात्री पिऊन ढ खाऊन येत्यात काय काय करतात कुणास ठाऊक म्हणजे कसं होतं मला चला त्या टाइमात मी कुंभोजला जाणार होते, मग मी नाही तिकडे जाणार आहे म्ह होतो सुट्टीला मग मिस्टर गेलती खर रात्रीच गेलते मग त्या दिवशी राहून आलत ते काय मला आ ठवना खरं गेल ते कधी आणली कुणास हम्म मेमरी जरा कमी आली.
मग आणि काय?
काय नाही बघा आता घरातलं आवरायचं
हा भात घाटला शिजायला? हा, हा. त्यजा मसाले भात कसा कर मग
मसाले भातात कांदा आले लसूण पेस्ट, हिरवी मिरची
आमच्यात कांदा घातलेला खात नाहीत बघा. ते असं म्हणतात की गोड लागते कांदा घात वर झुणक्यात पण कां कांदा
एकच घालायचा, एकच घालायचा. हा लांबडा पातळ चिरायचा‌. कांदा, टोमॅटो एक आले लसूण पेस्ट, परत ती तमाल पत तर ती लवंग, दालचिंग हम्म त्यातलं सगळं घालते. मी बी ची पुडी घालत नाही.
हा, हा, हा, हा ते तेलात तळायचं जरा.
हा आणि हिरवी मिरची एक अशी दोन तीन तुकडे करून त्याचा घालत होय त्यात. हं आणि मग त्यात तांदूळ जरा भासतोय
हा
मग आहेाय सर शिव घालतोय कुकरला शिट्टी मारायच नाही मसाली भात
नाही नाही हा हा तसंच व्हाय लागलंय ते
पातील्यात करायचा कुकरलासाठी मला घीच होतंय फळफळत घत नाही कधी तर अस नसता का तेल जास्त घालायचं जर घालायच नुसत जास्त जिर घालायच आणि तमालपत्र आणि लवंग आणि लालची घालायची ल त्याला
भातला का आता आज तेच करतो मग लवंग दालचीिन तमालपत्र आणि जिर जिर संपलाय वाढत वतेक चवेत जिऱ्याच त्यात उतरत नाही सगळं जि याला वास असतय.
हा वास येतोय, मग मी एकादा शेळा भात जरी उरला तर कनय. तेल घलतोय, त्या जिरा घालतय लवण टालचे घालतय, आणि हलो
हा हा खातात सगळे जण. आम्ही तसं नाही करत, आम्ही कांदा चिरतोय आणि. हम तर तेलात जिर मोहरी ते कांदा परतायचा. त्या जरा आपली चटणी आणि हळद घालून हे करायच, त्यात घालायच आणि वरण कोथिंबीर घालायची.
हा आलेला हा ते पण चांगलं लागतंय तिकट भात. खरं हेन बी चव येते असं. उ तव्यात मला तो घालून आवडतय तस. ता तव्यात घातलं की, चव येत्या हा हा चवयेत्या. घटला का
भाजी, भात, भाजा, हा झुणका म्हणा, त्यातलं ते उतरते नाही त्या आत. चव येत्या आमचा तवा जरा चिरलाय हो त्यामुळे आम्हाला तव्यात काय करता येत नाही, आम्ही कढईत करतते.
हा हा हा खर काय वैशिष्ट आहे आणि चलीवर ल्या जेवणाला पण चव येत्या.
होय होय चव येते, आमची चूल जरा बाहेर आहे नाय नक नको वाटते मग.
हा आता हॉटेलात मी पण चुलीवरची जेवणी फेमस. तेवढा.
होय होय एक एक जण ते फु जेवाय सा ते खत असत्यात हॉटेलचं होय मग. मोठे पप्पा.
चुलीवरला खायसाठी चुलीवरची भाकरी म्हणा त्यासाठी त्या रो त्या सुद्धा अशा ह्याला बॅरला त तापून हे करतात बघा.
हा ते भट्टी भट्टीला भट्टीला करत्यात हो. बॅरेल नसतय ते असं ते आपलं
पत्राचा व्हरीला‌‌ असतोय आमच्या इथ एक हॉटेलात की नी मी कोल्हापुरात म्हटलं की नाही. दारात करते तिन रोटीया
ते बॅरेल नसणार आहे हो ते आपलं खाच खापराच असते ना खापराचं आपण डेरा माठ तेन असते आपलं पाण्याचं
पत्र्याचा बॅरल असतोय तसला होता बघा.
त्याला पत्रा असणार आहे आतन खापर असणार आहे त्याला
काय माहिती तो आत पत्र्याला मारालता ते
हा हा नाही नाही प पतऱ्याला कस बसणार ओ प पत्र्याचं लोखंड गंज लागत.
मला तेच समज ना ते मग काय आता आता आणि आता आणि काय उतुकणार
हॅलो आपण गार पाणी व्हायला मटकात डेरा असते बघा आपला
तसला हा हा आता एखाद्या वेळेस ते ह मटका ते डेरा तेन आपला खराब झाला फुटला तर ते अर्ध तसंच ठेवून आहे ना ते चुलीवर असं पालतं घालून, त्यात करायच्या आपण रोट्या छान होत्यात खरं ते रोट्याचं काय तर आणायला लागत हो त्याला काय काय लागते ते व्हिनेगर
तयारपीठ मिळतय की तयारपीठ मिळतयं हा तयारपीठ मिळते रोट्यांच तयार चपात्या सुद्धा मिळत्यात, नुसत भाजून खायच्या.
होय हा हा आता भरपूर विज्ञान पुढे गेलय, ओ मम्मीच्या दुकानात असते आता
लयभारी चपाती लागत्यात कधी तर, हाणून बघा तयार चपाती एक आपल्या चपातीच्या दुप्पट हा ठेव.